आवाज येतोय का?
हा येतो येतो.
ते एकशेऐंशी मिनिट एकशेऐंशी सेकंदाची काही मिनिटची लिमिट ओलाडली आहे. माझ्याकडें असं मेसेज पडला होता. त्यामुळे मी थोडा वेळ घेतला.
हा हा हा हा तुमचे पडत होते का?
हा मला पडत होत मेसेज. माझ्याच अकाउंटला. हा
ते माझा दुसरा नंबर आहे त्याच्यावरती ते कंप्लीट झालय टास्क. पण विषय काय झाल त्याच्यावर माझे एकवीस एक एकोणीसाच कॉल्स झालेत. पण ते एकशे मिनिट कंप्लीट दाखवतय. एकशे ऐंशी मिनिट.
हाव का.
मग त्याच्या म त्याच्यावर कॉ कॉलच लागेनात. मग आता हे ह्याच्यावर लागतो. मग ह्याच्यावर करते.
ह,
काय नाव आहे तुमच्या गावाच.
अ कालगाव उंब्रज साईट.
तालुका फावटा. तालुका कोणता पडतो तुमच्या गावाला.
तालुका कराड. जिल्हा सातारा.
कराड तालुका जिल्हा सातारा.
हा
काय उत्पन्न काय हे तुमच्याकडे जास्त.
उस
पुुस.
हम्म. उसाचं जास्त राहतं.
शुगर मिल किती हे मग तिकडे?
आ?
शुगर मिल कारखाना किती हे तिकड?
साखरेचीच अ म साखर कारखानी भरपूर हाईत. आमच्या इथं सह्याद्री म्हणून ऐकून असाल तुम्ही.
सह्याद्री आयकेल हे ना.
हा. म तो कारखाना आहे आमच्या इथे.
हावो का?
हा. म्हणजे सगळे जवळपास म्हणजे सगळ्यात मोठा साखर कारखाना आहे तो. स सह्याद्री साखर कारखाना असं.
आमच्या विफलंबरीला मोठा, आमच्या फुलंब्री तालुक्याला मोठा साखर कारखाना हाय.
इस्लामपूर
इस्लामपूर नई फुलंब्री.
फुलांबरी ता तालुकाच मी पहिल्यांदा ऐकते फुलांबरी.
फुलंबरी नाही फुलंब्री.
फुलंब्री हा हा हा. वेगळंचय आणि हे कोणत? जिल्हा पुलंब्री.
अं हं.
तालुका पुलं आणि जिल्हा संभाजीनगर. ओके ओके. छान. ऐकलं पण ये. ते हे ऐकलंय संभाजीनगर ऐकलंय पण अ पुलंबरी ते नाही ऐकलेल.
ब्रिजे इथं तालुका हाय.
हम्म हम्म हम्म. तिकडं काय आहे असं? म्हणजे ठिकाण वगैरे असं कोणतं छान हाय? हम्म
संभाजीनगरमध्ये भरपूर असे ठिकाण हाय फिरासाठी.
हो का. मी साखर कारखान्याच सांगू आमच्या इथल्या तुम्हाला?
सांगा सांगा ना.
हा ठीक आहे. अ इथ म्हणजे काय होतंय? आमच्या इथे म्हणजे भरपूर त्याचे म्हणजे जास्त इथ ऊसच जातो. आमच्या इकडे ब ब म्हणजे बाहेरच्या देशातले वगैरे पण ना ते ऊस तोडायला वगैरे लोक येतात. भरपूर असं म्हणजे आमच्या इथे कोण असं ऊस तोडीला वगैरे नसतं कोण. बाहेरच्या दे म्हणजे गावातले वगैरे असतात ना जिकडे उस्मानाबाद वगैरे नाही का. मग तिकडं लोक येतात आमच्या गावी. टोळी वगैरे असते ना त्यांचे तसे येतात आणि मग ऊस तोडायला येतात वगैरे मग इथं आमच्या इथे असं भरपूर ऊस असतात. म्हणजे अ प्रॉपर ऊसच असतात इथे बऱ्यापैकी म्हणजे शेती वेगळी कसली नस ते आणि पिकत पण नाही आमच्या इथे वेगळं काय. पाणी भरपूर असल्यामुळे ऊसच जास्त प्रमाणात असतात मग आता पावसाळचं फक्त काय असतं की अ हे भुईमुगाच्या शेंगा वगैरे.
आणि असं म्हणजे अ वेगळेवेेगळे असतात ना? भिम म्हणजे आमच्या इथे प्रत्येक पीक घेऊ शकतो आम्ही का तर आमच्या इथ पाऊस पण व्यवस्थित असतो आणि हा पाणी जास्त असल्यामुळे नदीचे पाणी वगैरे आणि विहिरी वगैरे प्रत्येक जण अस प्रत्येकाच्या हेच्या नुसार करत की स्वतः स्वतः पाणी वगैरे म्हणतात ना हा नदीच्या साईटला पण भरपूर पाणी हाय पण असं इकडे लांब लांब जाईल तसं जास्त हे नाय ना पोहोचत नाय पाणी नदीच वगैरे मग ते कॅनेल्स वगैरे आहेत आम्हाला म्हणजे नदीच नाही पोचला तर कॅनेलच्या पाण्यावरती पण आम्ही शेती असते आमची आणि विथ ज्यांना जिथे वडे वगैरे असतील म तिथे विहिरी वगैरे लोकं काढतात आपल्या म्हणजे परीने असं
चावल बनवाचीये. पाच मिनिटं
चित्र जास्त असल.
प्रोसेस राहत तुम्ही हा ही प्रोर्सेस राहते म्हणे पटकनंलग्न करून घ्या मोकळे वा लग्न करा म्हणल्यानं नाही म्हणत्या मंग
असं म त्याच्यामुळे जास्त प्रमाणात ऊसच असतो. अ साईडचा आवाज जास्त नाय आला तर बर होईल म्हणजे कसा
काय म्हणला?
बाट ओदर आवाज च कनेक्ट नको व्हायला अस
शांत बसा काय काम पाहा ना तुमच्या वाले
तुम्हाला मराठी भाषा येते? म्हणजे मराठीच आहे ना तुमची भाषा
हा
हा हा हा ठीक ये.
मराठीच भाषां हाय नं माझी
हा हा मग ते ऊस तोडायचा वगैरे मग ते ट्रॅक्टर ने वगैरें घेऊन जातात ह्याला कारखान्याला वगैरे आणि म तिथं ना असं वेगवेगळ्या म्हणजे आमच्या इथे बघायला पण खूप हाये छान अम्म खूप छान आहे त्याच्यामध्ये आतमध्ये पण खूप मोठ्या मोठ्या मिशनरी वगैरे आहेत त्याच्या
आणि ते साताऱ्यामध्ये अमित राजे भोसले चा राजवाडा कोणीकडे ये?
मला एवढं माहत नाही काय
नाही मला वीस ची नोट होती एकशे वीस राजवाडा फिरायला यनं हाय मला साताऱ्याला अमित रा
शनिवार वाडा कुठ आहे काय मा म्हणजे मला माहीत नाही पण आहे. का भरपूर येत सातारमध्ये असं पॉईंट ना भरपूर आहेत बघायला वगैरे असं
हा नय आला माझा काय माझा हॉटेलचा व्यवसाय ये.
हा
हॉटेलचा व्यवसाय ये माझा
तुमचा का हा हा हा म्हणजे असं नाश्त्याचा वगैरे का?
नाही नाही रेस्टोरेंट ये माझ
रेस्टॉरंट ये हो का. छान का म्हणजे अ कुठे असं तुमच सिटीमध्ये राह ता तुम्ही
नाही सिटीमध्ये नाही मी इट हॉटेलवरच राहतो. मला खेडा लागून ये ना हा बस
काय काय बनवता म तुमच्या इथे
माझे हॉटेल व्हेज नॉन व्हेज प्लस ये प्लस बार ये.
हो का हा हा ह म चांगलंच चालत असेल बार ये म्हटल्यानंतर बारश्याच जा हो ना.
हम.
इथ ये.
काय आवडतं आवडता पदार्थ कोणता आहे मग तुमचा?
माझ्या असं काही नाही मला आवडतं म्हणजे आवडतं बऱ्यापैकी सगळंच असं काही नाही. म्हजे म्हजे आवड वगैरेच नाही मला हा
आवड निवड राहते ना असं नाही नाही.
हा. पण आस मला ना मला माझ्या बऱ्याच वेळा मला कोणी कोणी विचारले की तुम्हाला असं जास्त काय आवडतं वगैरे पण असं काय ना, पण मासे वगैरे आवडतात पण मी असे बरेच ह्या गोष्ट की मी आवडीनच खाते म्हणजे एकच गोष्ट नाहीये म्हण म्हणजे मला भरपूर काही गोष्टी आवडतात असं आणि नॉनव्हेज
माश माशामध्ये कोणती मासे जास्त आवडतात तुम्हाला
कोणते मासे पापलेट वगैरे हा हा हा पापलेट झालेल हां पापलेट जास्त आवडतं म्हणजे आणि जो असा काळा असं असतो ना की त्याला काटे वगैरे जास्त नसतात ते हे अस काय सुरूमय का कोणत तरी एक मास असतो ना त्याला कि काटेच नसतात जास्त एकच अस तो मोठा काटा हा मग तो, तो मासा मला जास्त आवडतो. आणि आमच्या इथे कसं कि अ आमच्या इथे कस की हे असं मला ह्याच्यातलं पण मसाला तो पण वाऱ्याचा आवाज जास्त येतो का? अ वाऱ्याच हा हा थांबा एकच मिनट ह म आता येतोय व्यवस्थितेत
हा आता येत आहे ऐकायला.
तें अ ह्याच्यामध्ये लसूण खोबरं घालून ते असं असून मासा फ्राय करतात ना मला
हा हां.
तसा मसाला जास्त आवडतो मला
सुक्यामध्ये
हम तळलेला पण आवडतो. पण ते कसं भाकरीसोबत खायला असा मसाल्यातला मासा आवडतो आणि असं नॉर्मली नुसता मासा खायला मग तळलेला मासा आवडतो. हम्म तुम्हाला?
आता माझ्या हॉटेलच व्हेज, नॉन व्हेज प्लस मला विशच नाही काय खायचं.
होय भरपूरच गोड पाहिजे ते खा. रोज म्हटलं तर खायला भेटल असल नाही का? आमच्या त्या म्हणजे आमच्या म्हणजे
माझ्या कूक ला आवाज द्याला म्हणजे तीच डिश रेडी झाली पाहिजे.
हो ना.
हा आणि विशेष म्हणजे मी स्वतः बी कूक आहे ना.
तुम्हाला येत बनवता?
हा सर्व
म्हणजे तुमचा ह्या क्लास झालाय का?
हो हॉटेल मॅनेजमेंट केलंय ना.
हां हॉटेल मॅनेजमेंट. तेच का
हॉटेल मॅनेजमेंट केलं मी त्याच्यानंतर
कॉलेजमध्ये वगैरे आहे, हॉटेल मॅनेजमेंट वगैरे असं आमच्या कॉलेज मध्ये पण होत ते, आहे. आता ते एजम कॉलेज वगैरे तुम्ही ऐकूून असल.
कोणत.
एच एम कॉलेज कराड.
ह नाही माझं जेेत माझं पुण्याला शिक्षण वईलन त्याच्यानंतर मी दुबईला जायल होतो. तीन वर्षासाठी.
अं हॉटे हॉटेल मेजे मॅनेजमेंट साठी का.
हा हा तीन महिन्यासाठी माझं. पुण्याला शिक्षण होईल तीन महिने त्याच्यानंतर मी तीन वर्षासाठी मी पुण्या दुबईला जायल होतो.
हो का.
हा.
सगळ्या गोष्टी शिकवत असतील ना तुम्हाला त्याच्यामध्ये.
हं अ.
ह मग आता काय सगळंच येत असेल तुम्हाला बनवता.
सर्व तर मग आता काय बनवायचे काही एवढे विशेष नाही की माणसं आता. खाली राहात्या सर्व काही माणसाला शिकवून देईल.
पण असं स्पेशल मग तुम्ही जास्त छान काय बनवू शकता असं सगळ्यात छान.
तुम्ही कोणती पण डिश विचारा.
हो ना.
स्पे स्पेशल म्हणून मी तुम्हाला काही सांगू शकत नाही सगळ्या स्पेशल डिश आहे माझ्याकडे.
स्पेशल ह हं हं.
हा तर.
ठीक आहे ना, हं सर मी करते आहे कॉल तुम्हाला, ठीके
हाव चाल.
ठीक हाय.